हॅलो
का बरं आवाजच गेला वाटतं
आवाज कट होत होता मन
ते कुटतर उभारल्यावर कुट पण उभारल्यावर रेंजच चाल्ली आता पाऊस मोठा यायलाय
हां तेज्यामुळच कट होतोय मग ते
हां गेले आता ते तीन चार महिने
हंम
ते मिनिट गेलं म्हडलं
हा हा
मग इस्कॉन चांगलाय ना मुंबईत
भरपूर मस्तए
हां
हम्
आज
हम्
आजून काय मनताय
बाकी काय नाई बराय सगळं
हा हा इत पुण्यात पण असेल आणि तिरुपतीला पण आहे कि इस्कॉन टेम्पल मोठं
तिरुपतीच नाय माहिती मला
हं तिरुपतीला गेलो होत ना हा पण इस्कॉनला नाइ गेलेलो तेवा
अच्छा मग माइत नव्हतं का
तेवा माइत नव्हतं
हं हां
हं नंतर कळालं ते शिक्षक वगैरे सगळे सारक सारक जातात ना आमचे तिकडचे पहिल्याच्या शाळेतले म त्यामुळ त्यांच्याकडून माहिती मिळत हुती आमची ट्रीप गेली होती टीचरची सगळी तिरुपतीला
हां हां
हां ते तीन चार दिवस हुतो आम्ही तिरुपतीमदे मस्तए पण मंदिर तित पण असं निसर्गरम्य वातावरणए धबधबा पण आहे आकाशगंगा आसं
हां
धबधबा पण आहे आकाशगंगा म्हणून तिरुपतीला
तिरुपतीला
हां खूप ठिकाणाय तसं आणि त्यांचे पादुका पण आहेत विष्णुदेवांचे खरे खरे
आच्छा
आणि असं काय म्हणतात इकडं इकडं भिंत नसलेलं असं वर दगड थांबलेलं ती पणाय
अरे बापरे.
आणि हनुमान मंदिर पण आहे. असं भरपूर आहे अस फिरण्यासारक तिरुपतीमदे आणि पण दर्शन उशिरा मिळतय तित. खूप लाईन मदे थांबाव लागतंय.
हा हा.
ह् आमी पास काढून गेलेलो तरी तरी आमाला पैसे भरून पास काढून पण आम्हाला चार पाच तास लागले.
हा.
आणि असं हुबारलं तर एक एक दिवस चोवीस चोवीस तास लागत्यात.
पास काढायला किती घेतात?
एकाला पाचशे रुपये घेतलेले.
हाव.
हम्म भरपूराय जास्त म ते पण अं चार पाच तास जातेत न त्यात पण. म असं थांबलं तर चोवीस तास हं. पास काढून. पण तेवढी गर्दीच असते तिथं.
गर्दी असते, बरोबर.
आणि फक्त आमचं. कायतरी आम्ही आठ वाजता दर्शनाला गेलो.
हा.
आमचं दोन वाजता दर्शन झालं रात्री.
रात्री दोन वाजता?
हा कधी पण ते दे उघड उघडच असते ते मंदिर तेवढी गर्दी. दिवस रात्र चालूच. फक्त कायतरी रात्री दोन तास बंद ठेवते. दोन ते चार कायतरी असं, दोनच तास मंदिर बंद असतयं आतलं फक्त गाभारा.
हा हा.
हम्म नाईतर एरवी चालूच असतय असं दिवसभर.
हा हा.
ह्म पण छाने असं बघण्यासारखं. पईला इकडं खालीय आ नंत- पुरमला तिकडे खाली उतरावं लागतं असं. ते कायतर वेगळंच गावय बाबा. म तिकडून उतरून मग वर डोंगरावर जावं लागतय ते तिरुपतीला. आद् खाली तिरुमालाय त्यांची बायको असं पद्मावती आहे ना लक्ष्मीच रूप पद्मावती. ती खालीय असं डोंगराच्या खाली रुसून गेलेली ती. हा तिथं पण गेलेल्या, ते पण असं वरच कसं मंदिराय तसं खाली मंदिराय् आणि एकापण मंदिरामध्ये असं लाईट नईये तिथ.
म कसं आ दिसतं कस्
दिव्यांच्या प्रकाशातच बघायचं देवाला.
अरे बापरे.
हा. अस होय असं सोनं, हिरे, मोतीयत ना असं ते देवाला सगळे चमकतात ते अणि एकदा बघित -लना आपल्याला ते देवच आठवत नई कसं होता. तसचय म्हण तिथं. फक्त किती एक पाच पाच सेकंद पण थांबवत नईत चला पुढं च्
ते त आयेच सगळीकडं तसंच करतात. थांबवत नाई जास्त वेळ.
हॅलो.
हॅलो.
ऐकू येते का?
हा आता येतय मध्येच आवाज बंद झल्ता.
हा तिथं तिरुपतीला हो लगेच पुढं चला म्हणतेत, ऐकू येते का? माझीच रेंज चालली वाटतं, का तुम्ही कुठे आहे?
मी बरोबर बसलीय रेंज मध्ये तो तिकडचीच रेंज जातीय.
मी गॅलरीत बसून पण माझी रेंज चाललिय इथ हे घरात येत नाही एवढं.
पाऊसामुळ येता जात असेल सारखं मग.
बहुतेक मोठच पाऊस यायलाय.
हा त्याच्यामुळेच जाते ती सारखी.
हा नाही ते तिरुपतीमध्ये फक्त दिव्यांवरच बघायचं सगळी मूर्ती.
छान वाटत असेल पण ते दिव्यांवर पण.
मस्त वाटते ते म्हणजे सोनं, चांदी, असं हिरे, मोती आहेत ना त्यांना पूर्ण अस. आणि त्या देवाचं असं हे आहे म्हण की त्यांना घाम पण येतो.
येतो
हो घाम येते म्हणते मूर्तीला. तिरुपतीच्या मूर्तीला बाला जीची मूर्तीला हा, आजुन पर्यंत मणा आणि मग त्यासाठी पूर्ण आत गाभाऱ्यामध्ये ए सी लावलेत. त्यांना उकडू नये म्हणून.
अरे बापरे!
चोवीस तास ऐसी चालू असते त्या मंदिरात, आतमध्ये गाभाऱ्यात.
पण ए सी आत्ता निघाले, पहिले काळात होत का ए सी?
पहिल्याच्या काळात काय तर थंडावासाठी काय तर करत असतील. पण पंखा वगैरे होते ना मध्यंतरी मध्ये.
हा हा
ह पंखा वगैरे, आता पण ए सी बसवलेत म्हण आता.
अच्छा
हा अस आणि त्यांच्या त्यांची केस जी आहेत बघा, तिरुपती बालाजीची खरे आहेत म्हणतेत बाबा.
तिरुपती ते केस खरे म्हणतात, मग आपण आपल्यासारखे गेल्यावर का बरं केस काढायला लावतात?
ते आहेत ना तिरुपती बालाजींचे जे भाऊ होते त्यांच्या लग्नासाठी कर्ज घेतले होती कुबेर देवांकडून
हा
मग ते फेडू शकले नाही ते कर्ज मग ते कर्ज सुटण्यासाठी आपण केस दान करतो मग आणि तिथं असं हंडी आहे बघा त्या हंडी मध्ये पैसे पण टाकतो बघा आपण तिथ कोणत्या पण तिरुपती बालाजी अस हंडी आहेत मोठे मोठे तिथ हंडीमध्ये ते बालाजींचं कर्ज अजूनपर्यंत फिटे ना, म्हण तेवढं पैसा असून पण
अरे बापरे!
हा बघा हे किती सा म्हणजे शतक गेले तरी बालाजी देवाच कर्ज जा अजून पण फिटे ना त्यांच्या लग्नासाठी घेतलेलं. हम्म म्हणजे हा भरपूर आहे. म्हणून ते हांडीमध्ये पैसे आणि ते असं केस दान करतात ते
अच्छा
आणि एकदा बालाजी बसल्यानंतर त्यांच्या केसामध्ये काय तर लागलं होतं. आणि तेवढेच केसं निघाले होते ते पण म्हणतात बाबा म तेवढेच निघाल्यानंतर असं रूपच विद्रूप झालं ना असं त्यांच. म्हणजे थोडे समोरचेच केस गेल्यानंतर तेवढंच टक्कल पडल्यानंतर कसं मग त्यामुळे पण बालाजींना काय वाट टू नये म्हणून सगळे लोकं तेव्हा केसं द्याय लागले तेव्हा ते पण आहे म असं ती पण एक गोष्ट आहे अशी कथा आहे तिथली.
हा हा हा.
आणि खाली जे तिरुमाला डोंगर आहे बघा वर तिरुपती बालाजी आहे. खाली तिरूमलाय मग खालून असं पायऱ्या आहेत किती तर पाच हजार कायतर असं पायऱ्या असतील. जास्त पायऱ्या आहेत खूप डोंगर पूर्ण चढून पायऱ्या आहेत. गाडी पण आहे बस पण जाती वर. जीप पण जातेत असं ट्रॅक्स वगैरे. पण खालून जाणाऱ्यांना पास आहे त्यांना पण मोफत पास आहे. जे पाचशे रुपये भरून आपण वी आय पी पास काढतो ना ते त्यांना मोफत आहे. चार-पाच तासात घ्यायचं ते.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
हम्म. आणि असं राहायची वगैरे सुविधा चांगली आहे तिथं आणि कमी रेट आहे शंभर रुपये दिवसाला.
दिवसाला
हा फक्त शंभर रुपयेच आहे आता बाहेर गेल्यानंतर आपल्याना हजार हजार पाच-पाचशे असते की.
हा हा.
तिथ शंभर रुपयेचं आहे फक्त.
अच्छा.
ती एक सिस्टीम चांगली आहे.
हा हा हा.
आणि हे काय तर अन्नछत्र तर आहेच दिवसभर रात्रभर चालू राहते. तिकडं शिजत असते इकडं लोकं असतात खूप गर्दी खूप गर्दी. एका वेळेस दोन-दोन, तीन-तीन हजार जेवायला बसतील तेवढं मोठं अन्नछत्र आहे.
अरे बापरे! भरपूर आहे म.
खूप मोठा आहे मग भात, आमटी किंवा दही भात नंतर ताक भात भाजी, चटणी असं असतयं पोळ्या वगैरे काय नसतयं तिथं.
हम्म भातच जास्त तिकडच्या भागात भातच खातात ना जास्त.
खातेत भात पण आमटी वगैरे पण खूप भारी लागते तिथली मंदिरातली तर खूपच भारी.
हा हा.
बाहेर काय ते इडली, डोसा, उत्तापा तेच बाहेर.
तिकडे तेच जास्त करून तेच भेटतय ना पदार्
हो हो पण तीन-चार दिवस राहिला ना आपल्याला वैताग येतंय ती इडल्या वगैरे खाऊन.
कंटाळा येतो खाऊन-खाऊन पोळीची सवय असती.
हां तेचं खाल्लं जातं आपणं बांधून दिलेलंच
हां हां
हां नाहींतरं बाकी कांहींच नाहीं असं
हां.
हां नाहींतरं आंप गॅस बीस पणं तिथं कुठं चालवूं देते तसं रूंम मध्यें.
हो कां.
हम्मं नाहीं म्हणजे चालवूं देतं नाहींत नां.
नाहीं.
नाहीं असं.
म्हणजे आपणं आपणं स्वंतः कायं करायचंच नाहीं.
बहुतेक तसं परमिशन घ्यावं लागतं असेल कां माहिती तसं तसे पणं रूंम असतील वेगळ्यां. पणं आम्हीं नव्हतं राहिलं तसं.
हां हां.
आणूंशी घेऊंन खातं असतील इकडूंन घेऊन जाऊंन गॅस वगैरें पणं तसे रूंम बघावं लागेल तसं.
हम्मं.
तसं.
अं
सगळं माहित असणारं लोकांना घेऊंन गेलं तरं होतं.
हां माहिती करूंन घेऊंन.
आणि तिकडचं तिकडं तरं मराठी कन्नड कांहींच नाहीं तेलुगू चं बोलतांत. हिन्दी क्वचित हिन्दी पणं बोलते.
हां हां.
पणं तेलगू चं जास्तं आहे तिथं आमचे तेलगू. वळतं नाहीं अजूंन ते आमचे शिक्षक तेलुगूचे वगैरें होते नां मगं त्यांना कळतं होते.
हम्मं
तेलुगू असल्यांमुळें त्यांनी केस वगैरें देऊंन येते असं.
हम्मं.
बायकां पणं.
हां हां.
आपले पुरुष देतांत की असं गेल्यांनंतर.
हां.
आपल्यांत पुरुष देतेत नां पुरुष लोकं हे केस.
हो हो.
हां तसं बायकां पणं देते तिथं तेलुगूमध्यें. शाळ्यांच्या लोकांत.
देतांत ते लोकं.
हां देतांत
हम्मं बाकी कायं नाहीं बरे.
हां हां चालां ठीऊं कां?
हो चालेल. होईल माझं.